हा भाऊ बोला ना.
हॅलो.
हा दादा बोला म्हटलं.
बोला कुठले तुम्ही काय तुमचं काम गाव?
धुळ्याला राहतो भाऊ मी. काम काम काय नाय स्टुडन्ट हाय मी.
बाकी काय चालू आहे पाऊस पाणी? पाऊस पाणी काय चालू आहे?
का काहीच नाही दोन चार दिवसापासून बंद हाय. पाून
का?
हॅलो. हा बोल पाऊस पाणी पाऊस पाणी काहीच नाही भाऊ. नाहीये पाऊस पाणी.
पाऊस पाणी काय म्हणतो अजून?
नाहीये पाऊस. हॅलो आवाज येतोय का? येतोय का? हॅलो.
हॅलो.
हा भाव.
येतोय का आवाज?
हा आता आला.